हॅलो,
हां बोल कि
काय करायला?
काय नाय बघ आता आवरलं. तुझं आवरलं?
नावरले आज लवकर सोमवार शाळा चालू झाली ना.
हां हा ते शाळेमुळं लवकर आवरायला लागले की घरात.
होय, आमचं तर लई लवकर आवरतेय आठला म्हणजे जेवण तयार. आठ पावणेआठ ला.
आमच्या त आता गेलाय बघ शाळेला.
होय,
हम् सकाळ पसन लागले त्याला जाकिरे जाकिरे थांब आकरा वाजुदेत थांब आकरा वाजुदेत म्हन ऐ हां हा.
आकरा ते पाच असतंय काय?
होय अकरा ते पाच अस्त्या आणि मग सर कस- साडेदहा दहा ला लावून द्या म्हणून सांगत्यात. आगोदर जरा आणि अ त्यो काय बघितला वडत की सर त्यावेळेला लवकर आलं नव्हतं ह्येला जरा लव क सोडलेल दहा वाजता आणि सर आले नव्हते दा क्रा वाजता आलेली म्हणताना तोच लागलाय सर आता येत नाही अकरा वाजता येता त मी अकरा वाजताच जाणार.
होय.
हम्म मनताना आता लाऊन दिल.
कसं जातोय मग कोण सोडाय जातय का एकटाच जातोय?
एकटाच जातय चालत मित्रांच्या सोबत आता सवय झाल्या आता जात य आज सकाळी जरा कुरकुरालता काल सुट्टी
हम.
आज नाई वय नाई वय चालू होतं. मग त्यांच पप्पा घरात होते लावून दिले सोडायला आज.
हां हा. आमच्याते पण सकाळी आठला असते तिची शाळा त्यामुळं आठ ते एक वाजेपर्यंतच आसते. दिवसभर एकाधी चालवतय काम.
आहांहा मग हया म्हणजे न्यायला बस येत्याता?
नाही तुझे पप्पा जातात की सोडायला आणयला.
होय जवळच आहे काय?
जवळच आहे जरा हितन, हम्म. आपल्या घरापासन माळावरती असं.
हा हा
जरा जास्त असल पन तेवढं हाय.
हो जाता काय व्यवस्थित
जाणल्या हळत नाही काय नाही इथन जाताना जरा नाटकी कराल ती सकाळी
ते एक दिवसट हा ते एक दिवस सुट्टे असलं का नाही त्यांचं चालूच होत दुसऱ्या दिवशी जायचं नाही जायचं.
ह आणि हथ ना रडत गेली आणि तिथे गेल्यावर बाय बाय करत गेली हडत
पोरांच जरा मोठी होऊपर्यंत तसच ते आता
कत पण नाही डब्याला हेच पाहिजे तेच पाहिजे चालू केले आपले.
होय मग काय करून दिली स आज?
त्यांचा डाईट चार्टच असतय ग विकली म्हणजे दोड याची भाजी आणि फळ होतं कोणतं पण.
हा हा.
चपाती असं द्यायचं होतं. मग ती मला भाजी नकोच म्हणून दगा करूल त मग आता ते जर नाहि दिलं डब्याला किंवा त मॅडम डबाच देत नाही खायला तिला. उपाशीच बसवत्यात.
आणि मॅसेज आणि टाकतात मग
हा मेसेज बी करत्यात आणि फोन करत्यात. कोण न्हायला जाईल त्यांच्याकडनं शिव्या घालत्या त्यास नी.
हम् हम हम ह.
म्हणताना दिलो तसच नाही नाही म्हणलं आणि ही गेली शाळेला शाळेला पहिला टिफिन दिला नाही मी जाताना त्यांना म्हण सवाला जेवायला सोडत नाही मग मगशी दहा वाजता त्यां चालोय डबा घेऊन.
होय.
हो. तिथं असली की खात्या एकमेकांचं बघून
हो होय होय आणि शाळेत कस ते पोरांच्या बरोबर जेवतात तसं घरात जेवत
होय.
हम.
मग
तेच म्हटलं काय करालास बघूया. पोरांचं शाळा चालू असतय त्यामुळे त्यांचा अभ्यास हे ते ह्यातच दिवस चाललाय.
होय. तिला काय अजून अभ्यास वगैरे काय आलेला नाही सोड खर म्हणजे नॉर्मलच चालू आहे सगळं स्टँडिंग स्लीपिंग लाइन तेन
हां
आणि कुठं घरात अभ्यास काही करना बाई नसता शाळेत ना मॅडम सकाल फोन आलता व्यवस्थित हाय अभ्यास वगैरे करत्या म्हणजे काय विचारलं तर म्हणजे क्लासचं क्लासचं पूर्ण एक कुणाकड तिचं लक्ष नसतंय खरं तुमच्या पुर्गीच लय लक्ष असतंय म्हणून केवढं तारीफ कराल ती काल. आणि आज सकाळी जरा असं जाय च्या अगोदर म्हणलं स्टँडिंग लाईन काढून दाखव तर एक नै दोन नै टाकली पाटी डायरेक्ट.
अय्या ते शाळेत कसं करतात तसं घरात करत नाहीत. आता आमचा पण तसंच करतोय. सगळं मी आता काल परवादिशी शनिवारी जवा शाळेत गेलते, तर विचारून आले. आणि व्यवस्थित काढतोय का, लिहतोय का, व्यवस्थित पन त्यानं, त्याला आम्ही जे शिकवता त्याज्य पुढचं पण त्याला माहित असतंय. आणि तो सगळं म्हणतोय मी सांगा लागल्या आणि पोयम तेनं, शिकवलंत वाटतं इंग्लिशची. आणि जरा मला म्हटलेत घरात त्याला विचारून घ्या. आणि तो पूर्ण पाठय त्याला आणि व्यवस्थित सगळ्यांसमोर, करून पण दाखवल्या मण सांगितलात आणि घरात आल्यावर म्हटलं जरासं, पोयम जरा म्हणून दाखव म्हनताना. मला काही येत नाही म्हटला. आणि पळून गेलाय, सायकल घेऊन.
पोरं, असंच करतायत ही पण तसंच की, शाळेत तिथं पण परवा हिला पण, एक्सरसाईज वगैरे शिकवलेलं. मॅडमांनी सांगितलेलं, घरी गेल्यावरती म्हणजे मम्मी- पप्पांना करून दाखवायचं म्हणून. ही कुठं काय सांगत्या? शिकवलेलं किती काय- काय तिजं सब्जेक्ट वगैरे झालय. एक
होय, मी शाळेस्न बघ ते द तर आल्यावर ठेवला का नै त्याला, पहिला माझ्यासमोर बसवते. अन विचारते, आज शाळेत काय- काय शिकवलं म ला जरा सांग. ते आणि आज हे घेतलं, आज एबीसीडी घेतलं, आज एक-दोन घेतलं म् सांगतोय बाकीचं काय शिकवल्यालं ते सांगत नाही. आमास्नी सांगितलंत घरचा अभ्यास तेवढं पूर्ण करून आणा म्हून सांगितल्यात, म्हणून सांगतोय. मग सरांना असं सांगताना म सर म्हणत्यात, आम्ही आज ह्यो प्रोजेक्ट घेतला आज ते घेतलंय, असं सगळं सांगतात. आणि हेनं घरात काय सांग माहीत. सर म्हणत्यात आता मी ग्रुप म्यासेज टाकलो. आज काय काय शिकवलंय ते सगळंच पाठवतो म्हणत्यात.
काय, काय तुम्ही व्हिडिओ वगैरे करत जावा. आणि ग्रुपला पाठवत जावा. उगच डोक्याला ताप नको. कारण की, एकेकांचा गैरसमज कसा होतंय की, बाबा नुसता एवढंच शिकवत
हा. अन ते कसं, पोरं आपल्याला जे सांगतील ते पालकांना पटतंय नि, म त्यांनी काय म्हणनार अ हा शाळेत आम्ही एवढं अस घातलं पैसे पण भरून, आणि हेनी काय असं शिकवत नाही. असं वाटतंय का? शिक्षक सगळं घेत असतात. पण आपली मुलं आपल्याला, घरात काय सांगत नाहीत. ते कसं, खेळायच्या नादात असतात. त्यामुळे ती काय सांगायला बघत नाही. त्यामुळं आपणच, शिक्षकांना गाठ पडून, त्यांच्याकडनंच माहिती घ्यायचं कधी पण.
तिथं पण, दुसऱ्या शनवारी आणि चौथ्या शनवारी तेवढंच, म्हणजे पेरेंट्स मिटिंग वगैरे किंवा पेरेंटस भेटू शकतात शिक्षकांना, इतर दिवशी गेलं की, काही सांगायला बघत नाहीत. म्हणजे मोस्टली कसं, शाळेत यायचं नाही जास्त पेरेंट्सनी. कारण की, सारखं चाललं की मग, पोरांचं मन डायवर्ट झाल्यासारखं होतंय.
होय आणि हे कसं, आपल्या एकाच म्हणजे पोरग्याचं असं नसतंय. सगळी पो रं शिकतच आ असत्यात. आणि त्यात आपण गेल की, त्यांच सगळं रुटीन बदलतंय. परत सगळं डिस्टर्ब होत न वर्ग. म्हणता ना तसं सांगतात.
हो. चालेल, मग ठेऊ.
हा बरं बरं.